हॅलो काय चाललंय? कशी ये तब्येत नमस्कार तुमची तब्येत कशी आहे त अ बरं तुम्हाला जेवण बनवण्यामध्ये पदार्थामध्ये काय काय आवडतं हम ह हा कशी
अ हे काय कोथंबीर वडी परत आळूची वडी अजून
वाव. आज काय बनवल होतं
अजून कोश ऐक काय म्हणत्या गड्या,
आज जेवणात,
भाजी परत
हम्म
हा
खिचडी
हो
हॅलो आवाज येतय का?
हॅलो हा आज जेवणात काय बनवलं होतं हॅलो
हॅलो
हॅलो आज जेवणात काय बनवलं होत मॅडम तुम्ही हॅलो हॅलो
मटकी ची भाजी होती
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा म्हटलं आज जेवणात आज जेवणात काय बनवल होतं तुम्ही आज?
हो
आज आळवडी बनवली होती परत मटकीची मटकी भाजी
कशी बनवली होती कोथंबीर वाडी? हॅलो
हॅलो मॅडम.
हॅलो
म्हटलं कोथंबीर वडी कशी बनवली तुम्ही? हो येतोय येतोय. कोथिंबीर वडी कशी बनवली होती? कोथिंबीर वडी. कशी बनवली होती?
कोथिंबीर वडी फर्स्ट टाईम मीच घ्यायच्या मिरच्या, मिरच्या, जिरे, लसूण याची पेस्ट करून घ्यायची त्याच्यात पेस्ट झाली त्याच्यात कोथंबीर बारीक चिरून धुऊन घ्यायची पहिले मग बारीक चिरून वगैरे घ्यायची. त्याच्यात थोडी तीळ टाकायची मग ते मिक्स करुन घ्यायचं सगळ सामान ते मिक्स झाल्याच्यानंतर मग त्याच्यात थोडीशी मग मला मीठ टाकाची थोड हळद टाकायचे सगळ ते एकतर बनवून एकत्र क केले का. मग त्याच्यात थोड म्हणजे अस त्याच्यात ते स्लाइड बनवायचे असे चौकनी थोडे थोडे मग ते थोडे वाफू द्यायचे वाफ दिल्याच्या नंतर मग ते थोडं तेल वगैरे थोडं झालंय का ते बनऊन? पूर्ण तर मग त्याच्यात थोडं तेल टाकून ते परतून घ्यायचे
हम्म अजून जेवणात काय आवडतं बनवायला?
जेवणात नॉनव्हेज नॉन व्हेज चिकन चिकन परत फिश फ्राय अजून व्हेजिटेबल मध्ये अ हे अ काही वडी परत कोथबीर ये मेथीची भाजी, शेपूची भाजी परत अ सं अ अजून काय आवडत? आंबट चूख्याची भाजी परत ती नाही एक लाान कुंद्र्याची भाजी आवडती बनवायला
अ अजून ते काय ते बारीक बारीक हा हा. आणि ते काय असतं ते बारीक बारीकच ते बनवत्या तुम्ही?
काय?
ते चुगूर काय म्हणत्यात त्याला?
हो चिगूर पण आवडतो चिगूर बनवायला खूप आवडतो चिगूर वगैरे छान लागतो बनवते मी पण, हो कडी पण बनवते. आवडते.
तुम्हाला जेवण बनवायला आवडत आणि दुसऱ त्यांना खायला द्यायला आवडत.
डिश भारी भारी परत खीर वगैरे
हम्म हम् ह् स् गोड मधी खिर आवडत.
हा गोडमध्ये खीर परत शिरा काजू बदाम वगैरे टाकून शिरा
वा वा वा एकदम मस्त. ह खूप छान डिश बनवते मॅडम तुम्ही
हो थँक यू मॅम.
मुलगी कशी आहे तुमची?
हो.
मुलगी कशी आहे तुमची?
मुलगी बरी ना.
तुमची तब्येत वगैरे बरी ना?
हो बरी मॅडम. तुमची?
तर तुम्ही मुलीला शाळेत सोडता का?
हो शाळेत जायला खूप आवडतं तिला पण. पण जाती सोबत शाळेमध्ये लिवते. तिला डब्याला का? इडली, सांबर. परत डोसा आणि कधी पोहे बनून देता कुरडईचा भुगा न तो पण बनून देते, तिला शाबुदाणा खूप आवड तो साबुदाणा वगैरे बनून देत असते तिला मी. हा अजुन भाजीपोळी मटकी. हा मिस्टर संजीवनी संजीवनी कॉलेजला आहे ड्रायविंग
हा हा.
हा हा बस ड्रायव्हर आहे स्कूल मध्ये संजीवनी
हम्म हम. हम्. थँक यू. मला पण खुप छान वाट तुम्ही अजून असंच डिश चे नावं सांगत राह तुम्ही. काय काय आवडतं तुम्हाला? खायला काय आव डतं? बनवायला काय आवडतं? तुमची अ एक आवडती डिश कोणती?
माझी पे फस्ट डीश म्हणजे मला चिकनची फ्राय खूप आवडतो. पण दुसरं नेक्स्ट
ह. हा चिकन फ्राय. हम्म.
आणि फिश फ्राय् आणि वेजिटेबल्स म म्हंटल्यावर शपूची भाजी आवडती.
हा हा हा. हं हं.
आणि थोडी मटकी फ्राय.
ओ! बरं.
हो.
खूप छान छान डी पदार्थ आवडतं तुम्हाला बनवायला, खायला.
हो.
अ तुमचे घरचे मंडळी कशे ए?
घरचे मंडळी सगळे मजेत आहे.
हो.
तुमचं काय चाललं मॅम?
एकदम मस्त.
हो ना. तुलाला काय काय आवडतं बनवायला?
अ... मला पण अ.. मला पुरणपोळी जास्त आवडती. बनवायला आवडती. खायला नाई आवडत आणि चिकन आवडत. त अंड अंडे आवडतात. अ.. माशे आवडत नाही खायला. मटण पण आवडत नाही. आणि मेथीची भाजी अ.. करडईची भाजी अ.. शापू, भिंडी हे आवडतं जास्त.
अच्छा.
बटाटा परोटा मेथी परोटा.
हो. अच्छा.
छान आवडतं मॅडम तुम्हाला पण बनवायला. तू पण भारी भारी डिश बनवता.
सांबर भात, दालच्या भात.
हो हो.
हम्. बोला. अजून?
बोला, अजून काय चाललं मॅम?
काय नाई. तुमच्या तिकडं वातावरण कसं ए? गाव
आमच्याकडे वातावरण आता सध्या ऊन पडलेलं ए.
हा हा.
आता पाऊस इथं काई नाही तसा. सगळं ऊनच पडलेलं ए.
ह!
तुमच्याकडं कसं ए? पावसाचं वातावरण ए?
नाई. आमच्याकड पण ऊनच ए, सध्या.
हो का?
बाकी काय चाललं अजून?
काय नाई. तुमचं काय चालू? आम्ही पुण्यात राहतो.
हो का. बाकी काय चाललं अजून.
काही नाही.
तुम्ही कधीतरी हो त तुमच्या हातची कधीतरी आम्हाला डिश पदार्थ
हो हो नक्कीच.
हा
अजून काय म्हणतात. हो. चालेल.
हम्म अजून काय चालल.
अजून निवांत. तुमचं काय चाललं. तुमच सांगा. तुमचा जरा परिचय द्या. आम्हाला.
माझं नाव, पहिलं माझ परिचय देते. माझं नाव चंचल राज शिरकर.
हम्म -
मी राह
नाही नाही पूर्ण पूर्ण डिटेल्स नका सांगु तुम्ही.
अच्छा.
ठीक आहे. ठीक आहे. चंचल.
माझं नाव.
हम्म हम्म हा बर बर.
हो.
अरे रेकॉर्ड होतय.
चालतय.
बोला अजून. अजून सांगा. पदार्थ सांगा. फळं वगैरे काय आवडतं. फळांमध्ये कुठले फळं आवडतात.
फळ फळ का, केवी फळ, बनना परत ऍप्पल. अ फ्रूट्स म हा अप्पल, मँगो.
हा हा हा
ते आवडतात.
आंबे
आंबे आवडता. परत अजून पपई पण आवडती.
ह ह द्राक्ष
द्राक्ष हो. अंगूर पण आवडता. अजून जांबूळ पण आवडतं. करवंद.
हा हा हा
ह ते पण आवडत. अंजीर पण आवडता.
खूप छान आवड आहे तुमची. फळांमध्ये पण. हम्म
अजुन
अजून काय चालल. ह ह
अजून
सांगा अजुन. तुमचं काय तिकडचं काय कसं आहे. काय नियोजन कस आहे तुमचं.
आज आज काही तरी बनवायचंय. आ
हा आजची आज काय बनवणार आहे
आज एक रेसिपी बनवणार आहे आम्ही आज आम्ही पालकची रेसिपी बनवणार आहे पालकभजी हो पालकभजी
हाटीव भाजी
हो पाव
हा हा
आणि त्याच्यासोबत थोडी भजी पण काढणारे पालक भजी नसत का ते पण बनवणार आहोत हो अजून चपात्या
भाजी चपाती
हो
हम्म
आजूना हो हम्
छान पदार्थ निवडतात जेवणामध्ये
हो थँक यू मॅम
आज अजून ठरवलं नाही बनवायला तस नेहमीच आहे वरण भात एक भाजी बनवायची आणि चपात्या भाकरी
हो हो आमची पण आज एक डीश ये
हा हा हा हा
हम् आज एक कंडिशन